बोल उचलली काय बोल .
काय बडबडायचं काय करायल?
काय करायचं स्वयंपाक करायचा आहे.
हा हा.
तू आता आलीस काय.
तुला मिळत आहे होय किती आता भैय्याला मिळताये. हा. आज्याला म्हंटलं आज काही काम नाही म्हणतोये दहा दहा मिनिट बोलत बस म्हणलं.
हा.
आवाज खर रेकॉर्ड होतोय ना यो.
रेकॉर्ड होतोय होय होय म्हणे.
मग त्याने चेक करत नाहीत काय?
चेक कर
हा काय?
तसं असते रे.
हा हा हु दे करम तरी पण आता आपण काय पण बोलल तर पैसे मिळत्यात.
बर बर ठीक आहे काई आणि हा हा आणि काय
काय नाही आताय बस काय.
होय आलोय अजून आवरायच आहे बघ.
आवरा लागलोय.
आवरा लागलेस व्हय.
आत्ता चालूये जस्ट.
हा हा हा.
ांली आ जरा वेळ झालाय का यायला. माहिच ठेव काय हे नको.
काय म्हणालाय.
श्याल नाहीय मी डोक्यार पुर्ली पुरग
काय म्हणाले.
सर्दी झाली खोकला आलाय.
हा हा गेले दावाखन्यात मग.
ज आलाय की औषधी घऊन बाबा त गेले तर की मी नाही जातता त्यां त्यां जातात दोघंजण
हा हा हा.
आता काय बारं काय विसारखं मी पाठीमा
मला सोयपात्तीन करायच असते.
हम्म कमर नतालशील.
होय हने व वेळ केला नव्हते बापू गेला तर. फिर काय ते देवाला म धारातन काढत बसलेलं वाटत.
हो त पंढरपूर ला.
हा पंढरपूर आणि कुठं कुठं जायची होती तिकडं गेल्यात त्याच्या म इथ यायला वेळ झालं त्यांना
ह हा.
माझं पण मीटिंग होत सथोडं आज जरा आता बोलवलेलं. म्ह खाली आले असतील त्यांनी वाट बघ असतील तर ना म्हणलं आ म्हणलं सोणा लवकर.
किती.
नाही आहे फ हल नव्हता खाली
अम दहा मिनटं काय? बरब हा हि हि.
को म्हनतय?
आयत र अत.
हा.
काय पण म्हणताय त त्याला काय.
हा हा आमचं काय नाही कुणाला पण दिीदी बर अर्धा तास इकडे शरुवात अर्धा तास.
हा दहा मिनट.
हम्म.
काय पडलं रे? ह आणि काय?
काय नाही.
फोन केलती काय सिंधु न परत आणि तुला?
काल आलता वाटतं की, नाही नाही काल अग रात्री बडबडत बसलो आहे तेनी झोपालत. लागल वरडायला.
आम्हाला उठायचं असते. हे एकदा फोन चालू झाला की बंद करत नाही म्हणतात.
ही ही ही.
बडबड्त बसलोय आणि त्यांनी झोपलेलं तिथंच तर मी बडबडत बसलोय.
आा. त्या पैश पाठवले काय मनिषान तुला.
नाही गं माझ काम होतं जरा, लक्षातच नाही तिला फोन विचारायचा.
हं.. हा..
एक दोन तीन दिवस जरा पोटात तेन दुखत होतं त्यानं जरा लक्ष देऊन काम केलं नव्हतं ग. म्हणजे तेवढंच करायचं यायचं आता जरा. कवर केलं पाहिजे ना काम.
हा. हा.
तेच्यामुळं काम करालोय आता सिरियसली.
नवं मनिषांन पाठवली काय?
मनीषान नाही पाठवली तेच सांगालोय. माझ्या लक्षात नाही तिला तिनं नाहीच पाठवली.
तिला मेसेज करतो म्हटलेलं ते, पण माझ्या लक्षात नाही.
होय.
हा तेच की, ते दोन तीन दिवस काय झालं दुखत होत तेच्यामुळं. जरा जरा म्हणजे तेवढंच करायचं, जास्त लोड घेऊन केलं नाही गं. काम मग आता जरा राहिलेल पेंढीग, काम कव्हर करायला पाहिजेत.
पत्ता पाठवतो म्हणली होती, म्हणताना म्हणलं पाठव म्हणलो तिला. पाटवली नाही वाटत, सांगायला पाहिजे आता.
हम्. नाही मी मेसेज करतो की नंतर.
तिच्या धेण्यात राहत नाही काय.
हां.
सारख सांगायला लागतंय तिला.
होय.
हम्म
सारखं काय, एवढी विसराळू हाय काय?
होय ‌. तिज्या धेन्यात राहत नाय.
कां?
काय माहिती तिचा ध्येनातच नाही राहतं. तिथं, होय दवाखान्यात. ते आणि जायचे असली कणी, संध्याकाळची चिठ्ठी लिवत्या उद्या काय काय न्हायचाय ते.
कां,
धेनात राहतं नाही
कडती
हा.. हा..
हा.. हा... आणि काय. तुझं काय झालं, धारा काढून.
झालं बाई.
हा.. हा..
धार काढली. आता काम आवरल, आता स्वयंपाक करायचाय.
हम्म.. माझ पण स्वयंपाक करायचा आता, अजून वरच आहे मी.
तिथं करायच आता आठ वाजले, साडेसात वाजून गेले.
टायमिंग पण नुसत पळतयच.
व्हयं अगं संध्याकाळच लगीच जातया.
संध्याकाळी नवे. अगं गेला शनिवार होता, तोपर्यंत दुसरा शनिवार येतो. काय कळतच नाही.
कामात असलं की दिवस कसा गेला ते कळत नाही गं काम नसलं म्हणजे माणसाला दिवस जात नाही
होयच की लई कामच काम झालंय आता घरात बसलं की काहीच काम नाही वाटतंय लयच बोरिंग होतंय आणि ते दोन्ही म्हणलं कि जरा कामच काम हां हॅलो ऑफिस मध्ये तेच सांगालोय दुखत होत त्याच्यामुळे एक चार दिवस काय रिलॅक्स मध्ये काम केलं गं आह
हा हा हा
लोड लोड घेऊन केलं नाही एवढं मग आ आता कस जरा कवर केलं पाहिजे की पेंडिंग काम ठेवलेली ते आता करायला लागलोय दोन दिवस त्याच्यामुळे जरा हम्म परत सर वरडतय नाही आमच माझं माझं काम असतयं ते कधी पण केलं तरी चालतय ते सरांनी विचारलं की तयार लागतंय करत्यात की थोडी थोडी कर त्यात गं मेन मेन काम असतात कणी ती माझी माझी असत्यात सुट्टी घेतली तर नॉर्मल जी काम आहेत कणी रोजची ती करतात दुसरी खरं त्याच रेकॉर्ड ठेवायचं हे माझं काम असतय मग ते मिच करायचं
आवाज आवाज नेटवर्कमध्ये य जरा हॅलो हे धरा
बड्याच पप्पा हॅलो! ! ! हॅलो कट झाला काय गं